ज नाही येते. हा आला आला. येतोय येतोय. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असता का?
ऑनलाईन आता करतो ना. घर बसल्या.
ऑनलाईन शॉपिंग परवडती का?
मंग परवडते ना. ते ऑनलाईन मध्ये कधी कधी वावचर भेटत आपल्याला. डिस् काउंट भेटत. बाहेर जाण्याची गरज नाही.
अ ऑनलाईन घेतलेलं परवड त का दुकानातलं चांगलं, कोणतं फायद्याचं
हा फायदे तर दोघांचे पण हे आणि नुकसान ही दोघांचेच आपण जर ऑफलाईन गेलो तर आपल्याला कधी कधी सामान जास्त भेटत नाही पहायला, बाहेर जावं लागत खर्च करावं लागत तिथून आणायची वेळ, माहिती नाही आपल्याला तिथून आणायचे घरपर्यंत डिलिव्हरीचे पैसे द्यावे लागतात. अजून आणि चांगलं म्हणलं तर ऑफलाईन मध्ये तुम्हाला आफ्टर सेल सर्विस जे हा चांगली भेटते
आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला ऑ ते पण चांगले भेटते, पण तुमची गॅरंटी कमी होते.
जरा ऑफलाईन आमची मुलं मागवत असतात ऑनलाईन वस्तू.
हो का, कोणत्या गा कंपनी वरून म्हणजे ऍप वरून मागवतात?
मिशो, फ्लिपकार्ट
तुम्हाला येत का मागवता.?
नाही मला नाही येत मागवता.
शिकून घ्या ना, सोप आहे.
ते पेमेंट करायचं नाहीयेत ना-
कोणतं पेमेंट करायचं नाही.
पेमेंट वस्तूची पेमेंट करायला- शक्यतो कॅश ऑनच करते मी.
कॅश ऑन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, कॅश ऑन मध्ये जास्त पैसे लागतात.
यु पी आय करायचं त्याच्यामुळे कमी पैसे लागतात, तुमचं असल ना यु पी आय.
आहे ना.
मग त्याचेवरून शिकून घ्या की.
आता शिकेल आता पोरांनकडनं. आता पुढच्या महिन्यात राखी पौर्णिमा श्रावण महिन्यात- पुढचा श्रावण महिना आला दहा पंधरा दिवसांनी-
हो श्रावण महिन्याचा पाऊस हा चालूच राहतो.
पाऊस तर राहतोच पण श्रावण महिना सगळ्यात पवित्र महिना, सगळ्या मराठी महिन्यांमध्ये.
बरोबर ना, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन व्हेज वगैरे सगळं सोडावं लागेल.
हो आज एका आपली आखाडी एकादशीपाासून सगळेच- हे श्रावण महिन्यापासून चार महिने बंद राहत ना.
येतो आहे.
कोणी खात नाही ना, श्रावण महिनात.
तेच ना पण पेशंटसाठी खावं लागतं ना.
पेशंट साठी राहत म्हणायला. पण शक्यतो फ्रूट वगैरे खाल्लेली चांगली, ते खाऊच नाही. तर श्रावण महिन्यात नागपंचमी येती. रक्षाबंधन येतं, आपला पंधरा ऑगस्ट सण येतो.
तुम्ही नागपंचमीला झोका खेळतात का?
लहानपणी खेळत होतो.
आता नाही खेळत का?
आता नाही खेळत आता. वय झालं आता आपलं.
पण तुम्हाला झोका खेळायला आवडते का?
हो झोका खेळायला आवडतं पण झोक्यावर बसलं का मळमळ होती मग.
अरे लहानपणी पण मळमळ व्हायची का?
हो जास्त झोक्यावर बसलं का खळबळ खळबळ होती पोटात. पोट हल्लं जातं पोटातलं.
हो का.
अं लहानपणी झोप वला खेळायचं आमच्या वाड्यात लिंबाचं झाड आहे मोठं. माहेरी पण होतं लिंबाचं झाड आणि इकडं पण सासरी पण हे. मग लहानपणी आमच्या माहेरी पण बांधायचो आणि इकडं मुलांना पण बांधतो आम्ही झोके.
हो का, मुलं खेळतात का तुमची?
लहानपणी खेळत होते आता मोठी झाली आता त्याच्यामुळं नाही खेळत.
अ तुमचा लहान मुलगा वगैरे खेळत असेल ना?
लहान मुलगा आता बारावी झाली त्याची ह्या वर्षी, मग आता अभ्यासाच्या ह्याच्यामुळ दहावी पासून नाही युजत.
त्याला किती पडले दहा बारावीत किती मार्क पडले त्याला?
बारावी त्याला चांगले पडले शहाऐंशी टक्के.
हो का वा चांगले पडले आणि सी इ टी, जी ई मध्ये किती पडले?
जे ई मधी सत्याहत्तर.
हो आणि सि इ टी मध्ये सी इ टी मध्ये?
सी. ई. टीतच ना.
आ मग जे ईत किती पडले?
जे ईत काही कल्पना नाही गड्या.
कस काय तेनी सांगितलं नाही का तुम्हाला?
सांगितले पण विसरले मी कन्फ्युजन झालं माझं असं.
असं कस काय विश्वास ठेवला तुम्ही.
जे. ई. मध्ये कमी पडले अठ्ठावीसच पडले त्याला.
हो का कस काय गड्या?
त्याचं ना ते कम्प्युटर कॉलेजच कम्प्युटर जरा त्याला काहीतरी हे झा झालत खराब अ होतं त्याचं.
हो का जाऊन द्या.
त्याचे परीक्षेच्या वेळेस जे कम्प्युटर होतं ना त्याचं त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम सी ई टीत चांगले ए मग सी ई टीच्या ह्याच्यावरच त्याचा कॅपराऊंड भरायचांय. मग पाहू आता चांगलं कॉलेज लागलं तर त्याला कम्प्युटर सायन्स करायचं.
कम्प्युटर सायन्स तर त्याच्यामध्ये भरपूर ब्रांचेस आहेत ना मेकॅ मेकॅनिकल ए अ ए. आय. एम. एल. ए
नाही पाहू पण आता जेच्यात जिथं जे ॲवेले बल असन आता, तुमच्या मते कोणतं चांगलं वाटतं?
माझ्या मते कम्प्युटर सायन्ससच सगळ्यात किमतदार ब्रांच म्हणून तीच चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये ए. आय. एम एल. पण चांगलं आहे. अ त्याच्यानंतर हे पण चांगलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये भरपूर राहता डाटा सायन्स वगैरे.
हो का कोर्सेस लावाव लागतील मग त्याच्यात.
नाही नाही युट्यूबला सर्व अवेलेबल आहे काही कोर्सेस लावायची काही गरज नाही. कोर्स वाले काय करतात जास्त पैसे घेतात, तुमच्याकडे आहे का पैसे, नाही तर लावा मग.
नाही ना, पैसे इथं कशाच,, आपलं हातावरच काम करतो आपण व्यवसाय.
तेच सांगतोय अन तुम्हाला.
माझे दोन्ही मुलं हुशारे पण
हो का,, दहावीत किती होते दोन्ही मुलांना? दहावी मध्ये किती मार्क होते दोन्ही मुलांना?
कोणत्या मोठ्या मुलाला का छोट्या मुलाला?
हा दोघांना पण?
दोघांना पण नव्वद टक्केच्या पुढचं होते.
बापरे.
हम्म, दहावी पर्यंत खूप हुशार होते मुलं.
अ दोन्ही एकाच शाळेत होते, का दुसऱ्या दुसऱ्या होते?
वेगवेगळ्या शाळेत होते.
हो का. मग आ मराठी शाळा होती का इंग्लिश स्कूलमध्ये?
नाही मोठा मुलगा तर जिल्हा परिषद मदिच होता, जिल्हा परिष षद मधून गेला पुढे तो,, अ आपण म्हणतो पण शिक्षण गव्हर्नमेंटचं शिक्षण खूप चांगलं.
तेच ना.
सरकारी, सरकारी शिक्षणासारखं हे नाही प्रायव्हेट अ ते शाळा निसत्या पैसे लुटायचे कामं, निसत्या पैशावाल्यांचे काम.
तेच ना.
आणि जो शिकणारा मुलगा असतो तो कसा पण शिकतो,, गरिबीतून.
थोडी मेहनत करावं लागती
तेच मग,, नाही नाही नाही ठेवाल आओ बोलतोय ना मी
हा, आवाज येत नव्हता ना तुमचा. हम्म, तुमचं कशातून झालंय शिक्षण?
आमचं आ मराठी मिडियम मधूनच झालंय, सेमी इंग्लिश मध्ये
ह इंग्लिश येतं का, इंग्लिश कसे ए तुमचं?
हा येतं मला इंग्लिश बोलता येतं.
हो का,, कोर्स वगैरे काही लावला का?
हा सध्या युट्युबवरूनच करतोय मी.
इंग्लिश बोलण्याचे स्पीकिंग कोर्सेस अव्लेबल आहे ना.
कुठं,, हा मग तिथं नसतं का तुम्ही?
इंग्लिशला जेवढी प्रॅक्टिस कमीच पडती, कितीही बोललं तरी.
तेच ना.
तुम्ही पाहुण्या रावळ्यांसोबत नाही बोलत का इंग्लिशमध्ये काही?
पावण्या रावळ्याला येत नाही ना आमच्या इंग्लिश.
नाही का,, तुमचा मोठा भाऊ,, त्याच्यासोबत बोलता का?
कोण मोठा भाऊ अ... मोठा भाऊ राहतो पण तो त्याच्या कामात राहतो.
वेळ नाही देत का?
आता तो त्याचा त्याला अ नोकरी राहते, त्याच्या मुळे आता करता नाही, टाईम मॅनेज होत नाही.
माझ्या मुलानी मला व्यायामासाठी सायकल घेतलेलीये घरी.
मग तुम्ही त्याचावर व्यायाम करतात का?
व्यायाम तर अ होत नाही ओ
का व्यायाम नाही करत तुम्ही?
सकाळ सकाळ गडबड राहती स्वयंपाक पाण्याची त्याची हं मग त्याच्यामुळं वेळ नाही भेटत मला.
काय बोलता?
तरी वेळात वेळ काढून अ बसते जरा पण मंग गुडघे दुखतात गुडघ्यावर काही इलाज आहे का तुमच्याकडं काही औषध?
नाही ओ, पण आमच्याकडे तेल येत आसाराम बापूच म्हणून ते लावा ना तुम्ही.
अ मालिश तेल का, मालिश तेल म्हणायचे का?
हा
हम्म, मालिश तेल ते तर वापरतोच.
वापरता का, फरक पडतोच त्याच्यामुळे?
फरक पडतो तितक्या पुरत तितकं, पण परत दुखतं मंग जास्त काम वगैरे झालं का परत दुखतो गुडघे.
मंग तुम्ही दवाखान्यात नाही दाखवलं?
तब्येत थोडी जाड आहे ना.
जाड, वजन किती आहे तुमच सध्या, मंग काही जाड नाही हो.
पण जरा अ उंचीच्या मानाने थोडं जास्तच ये.
उंची किती आहे तुमची?
पाच फूट अ चार इंच.
ह कमी आहे म्हणजे, वजन जास्त आहे वजनाच्या मानाने तुम च साठ अ साठ पर्यंत वजन पाहिजे होत साठ, पासष्ट.
हो ना, वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगता का?
आता तुमच्या घरी सायकल आहे ना, तर तुम्ही तीच रोज ते कमीत कमी पन्नास किलोमीटर तरी चालवायला पाहिजे, काय वाट हम्म
पन्नास किलोमीटर म्हणजे
तुमच्या कॅलरीज बर्न झाल्या कॅलरीज बर्न झाल्या पाहिजे. वेट आहे हळूहळू कमी होईल, लवकर नाही होणार कमी आणि डायट पाळाव लागेल तुम्हाला.
डाएट तर आपण तेलकट वगैरे काही खात नाही काही जास्त
हा गोड कमी खावाव लागेल.
गोड न पण नाही खात, चहा वगैरेच होतो फक्त.
आणि वजन एकदम कमी करावं लागेल.
वजन कमी करावं लागेल, हो ना बीपीची गोळी चालू आहे मला. बीपीचा, बीपीचा त्रास आहे ना.
हो
हम्म
शुगर वगैरे काही नाही?
नाही नाही शुगर नाही आता दिवाबत्ती करायची ची संध्याकाळ तिन साज झाली आमच्याकडे रोज गाय येती घरी गाया येतात अ मग आम्ही तिला पोळी टाकतो रोज गाईला
आता आपले अकरा मिनिटं झाले तर आता थोडा वेळ बोलावं लागेला
हा चालतय चालतय बोलावतोपर्यंत दिवा लावते
हो लावा लावा फक्त जास्त बाहेर जाऊ नका नाही तर मग
कट होवून जाणार बंस
नाही तर मग एक काम करा तुम्ही अजून दोन तीन मिनिटं बोला
हा हा आता संध्याकाळचं पाहावं लागेल किती भाकरी उरल्या पोळ्या वगैरे ते अंदाज बघून मग करावं लागेल
हा भाजीपोळी बनवायल्या लवकर तुमच्या मोठ्या मुलाला भूक लागली असेल
हो भाजी करते ना आता एकीकडे पटपट पटपट आज खूप काम पडलंय पेंटिंग करमतच नव्हतं आज मला
एक काम करा तुम्ही मोबाईल साईडला ठेवा आणि मग बोला
मग आवाज बारीक येतो ना
हा हेडफोन नाही का तुमच्याकडे